हॅलो.
हॅलो.
हॅलो हॅलो आवाज येतोय.
हा येतोय बोल.
बोल काय करतोय.?
काय नाही, लोडलेला होतो, पाऊस चालू आहे आमच्याकडे.
असं का.
तुमच्याकडे
आमच्याकडे चालू आहे म आता. आगाही सांगितले दोन दिवस पासून पडतोय खूप. हा अलर्ट अजून दोन दिवस आहे. स्कूल कॉलेज सगळं बंद, ट्युशन क्लासेस बंद.
अरे वा.
हम्म, काय अरे वा, आमचं इथं पाऊस एवढं आहे ना की, पाणी भरलं गेलय सगळ्या ठिकाणी, सगळे अ सगळे क कंपनीमध्ये एम्प्लॉईज वगैरे काम करत जातं ना, जॉब् साठी, ते सगळ्यांनाच नव्वद हा बजी बोलून ललो ज नऊ वाजता घरी पोहोचून जा्यायच हो तो मस्त.
असय का.
जास्ती तर रात्री अखी रात पडतो ना म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी भरलं जातं.
हा मग असं काही पाणी निघत नाही का मग ते तिथून
अरे त्याचं काय आहे विषय? हा सगळं आहे एवढी मोठी सिटी आहे त ती लिघूनच जाई ना आपण त्याच्यात कसं- की जीथून पाणी जातो ना.
हा
काही ना काही पॉलिथीन राहते, नाही तर काही चिरक राहत कचरा राहतो. हे सगळं अटकून जातं.
हा
म्हणून जाम होन जात ना गटर पाईपलाईन सगळं म्हणून ते बॅक मारतं पाणी बॅक- मारत म्हणजे सगळं पाणी बाहेरून जातं.
हम्म
आणि पावसा जेवढा चालू आहे, की थांबतच नाही येतो आता थोडा बरा थांबड आहे. हे कसं आरु आ- आमच्या सुरतच जे आहे ना, ते अर्बनिया सी आहे ना अर्बनिया सी ते जास्त म्हणजे ह्या वेळेस गरमी जास्ती पडली आहे ना. ते गरमी- मग हे जे अजून गरम आहे, ते पाणी अर्बन या सीचं ते थंड होततेय मग त्याचीे आपण कसं- गरम वस्तू राहते जेव्हा कोणती बी अस यीज ठेवली तेव्हा आफ बनून पाणी बन- जा ना वरती मग ते वरती जातय मग ते हा ते ते जर धग बनते पाणीचे अजून तर गरमच आहे हा. त्याच्याने जास्ती पाऊस पडतोय आपलं मुंबई होऊन गेलं वलसाड मुंबई जे कॉर्नर कॉर्नरची जे आहे ना या साईडची
हा
खूप म्हणजे अलर्ट सांगितलं रेड ऑरेंज अलर्ट सांगलं ऑरेंज खूप पाऊस पडणार आहे म्हणे अजून आणि ते एवढं गरम आहे ना जेपर्यंत, जोपर्यंत थंड नाही होणार ना तो पाणी तोपर्यंत पाऊस चालूच राहील काल की या वेळेस, मी गरमी खूप पडली होती, आणि मागच्या वेळेस पाऊस पडला होता तेव्हा तर अजून- एक्सक्ल्यू और सांगितलं होतं सुरत-
हा
हो एवढा पाऊस पडून होप्स सांगतो बघ आहे ना अजून मी म्हणजे एवढं थंडणी जा रही आहे. एवढं किती दोन दिवस पासून पाऊस पडतोय. त्या थंड वाटतं होतं तर थंड वाटत बी नाही आहे.
मग गरम होतय पाऊस पडतो तरी गरम आहे?
हा तरी म्हणजे वाटर नाही थोडं थंड वाटर असत पण तसं काय होत नाही आहे.
अरे आमच्या हितं आता पाऊस पडला पा अर्धा एक तास पहिले तरी प पुरं घर थंड होऊन गेलंय. आता पण तरी बी चालूच आहे पाऊस.
तुमच्याकडे महाराष्ट्राकडे एवढं नाही आहे जिथं शेती आहे. विलेज आहे तिथं पडायला पाहिजे. इथं पडतोय सिटी मध्ये इथं काय पडून काय फायदा नाही त्याचा
मग
ह जिथे पाऊस पाहिजे तिथं पडत नाही तो बी.
हा
हम्म आणि काय करणारी, पाणी भरल नाही तर पब्लिक लोक असे कुठे फेकतात म्हणजे दुसरे काय नाही आपण बी राहतो ना, ते बि पण मी फेकून देतो. सगळी काय सगळं फेकतात अस हे सगळं मग गटर मधी जात म आटकून राहतं.
हा आमच्या तिथं तलाव आहे ते तलाव जर भरलं मग तर डाय आपलं गोठ्यापर्यंत पाणी भरून जातं मग.
हम्म ते कसं तिथं पुरत ते ना. पाईपलाईन वगैरे सिस्टम नाही ना तिथं, ग्राउंड टाईप चारज आहे ना. हा ते पण ते टाइम लागतो थोडा, माटी वी जिरल, वाडवाडू करून टाकशील. हा मग तो आडळ टाकशील मग ते जाईल थोड मग एक कटी टाकशील मग तुला टाईम लागतो ना, हम्म् तसंच आहे ते आपण कुंडीमध्ये पाणी टाकतो.
हा.
ते हाडळू टाकलं काय होऊन जातं मग एककडे टाकलं का मग हडळू जात असं. तसचं करायचे दाजी.
हम.
मग ते खाली जाऊन मग ते जंगल सारखं होऊन जातं मग ते.
हा.
हम्.
आमच्या इथे बी चालूये कॉलेजकडे तर चिखलच आहे पूर्ण.
बारा आमची बी कॉलेज चालू आहे म्हणजे तीन चार दिवस झाले बेसिक, मी बी कॉम घेतलय बी बी कॉम च ऍडमिशन घेतलं.
हा.
दुपारचा टाईम असतो आमचा की रोज मेसेज येतो सकाळी की दोन ते सात तीन ते सहा असं, फिक्स टाइम नाही झाला अजून शेड्युल बनला नाही. शेड्युल नाही बनलाय अजून, टाइम टेबल नाही अजून काही नाही. ते टाइम लागल थोड, मग काय चालू आहे बेसिक बेसिक बी कॉम मध्ये जे बेसिक आहे ते बारव बारवी शिकवनार बेसिक. आले, ते शिकवता आणि दोन तीन अकाउंटचे इकॉनॉमिक्सचे फायनान्शियल मॅनेजमेंट चालू केलं थोडं म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन हे सगळं चालू केलं आता फायनान्शियल दोन सब्जेकट होते, फायनान्शियल मॅनेजमेंट आणि बँकिंग.
हा.
तर मध्ये जाऊन काजो सिलेक्ट करायचं होत, तर दोघं लेग म्हणजे ते दोघं लेक्चर शिकवले आम्हाला एक एक अटेंड करवले. नंतर मग त्यांनी सांगितलं की तुमच्यावर हाय आता कोणतं सिलेक्ट करायच. मी फायनान्शियल मॅनेजमेंट सिलेक्ट केलं, हम. हा बी कॉम असं गावत काव की मला दुसरा कोर्स करायचा आहे सोबत.
हा.
ह कॉलेज बी कॉम घेतलं आता सध्या उद्या रजा आहे, आज बी रजा होती.
हा.
उद्या बी रजा रेंजामुळे सगळे स्कूल कॉलेज ट्युशन क्लासेस सगळे बंद‌.
हा.
हम.
आमच्यात
शनिवारी आता काय जायचं म आता. डायरेक्ट सोमवारीच चालू जायचं.
हा असं चालत नाही का एक दिवस नाही गेला? एक दिवस नाही गेला त?
अटेंडेस कमपलसरीये तिद?
हा.
बाकीच कॉलेज मधे कस राहत. की हा नाही आलं तरी चालेल. पण मी जे कॉल ऑडमीशन घेतलाय न, ते कॉलेज मध्ये कम्पलसरी हा. सेवटी टू सेवटी फाईव्ह पर्सेंटज अटंडस कपलसरीय. ते तुम्हाला पाहिजे.
हा.
हा आणि तिथं म्हणजे पाहूया, तुला वाटेल थोडे पण, जास्त जास् स्कुलेच वाटेले. अवघे स्ट्रिके थोडी.
हां.
हा थोडी स्ट्रिके. बाकी कॉलेज पेक्षा. बाकी कॉलेजमध्ये वाटत की हा प्रॉपर कॉलेजे. पण हे कसं स्टिक. कॉलेज वाटेल तुला. स्ट्रिक वाटेल. असं लेक्चरच्या मधी गॅप गॅप मोबाईल बघायला भेटेल. आडत नाही भेटेल. लेक्चरचा जास्त मोठा गॅप भेटतो. अर चार चार वाजेचा लेक् चर राहतो. तर चार पंधरा, चार वीस ला प्रोफेसर येतो. हा आणि काय नाही काय पाहुणे पाच, पाच वासा समर रा तुझ किती पाहुणे, पाच नाही तर पा चार पन्नास ला झाले का क्लेअर करून टाकतो. संपून टाकत लेक्चर. लिहा तुम्हाला पण स्टडी दीलेली, अस सांग श
किती राहता लेक्चर एका दिवसात?
आता स्टार्टिंगमध्ये त दोन तास बोलवत होते. आता तीन तास बोलवलं होत. तीन ते सहा. आता म दोन ते सहा.
हा.
दोन ते सहा बोलावले होते. म्हणजे दोन ते सा म्हणजे किती? चार तास झाल ना.
ह.
तून एक तास तू समजून घे. एक तास असं असंच फ्री भेटायला भेटाल तिथ. कॉलेजमध्ये एक तास. ओके लेक्चरच्या मधी गॅपच एवढा राहतो. दहा पंधरा मिनिटं. दहा पंधरा मिनिटं.
एका लेक्चरमध्ये दहा पंधरा मिनटाचा गॅप.
हा म्हणजे प्रोफेसर लेट येत असेल. त्याचा रिझल्ट म्हणजे स्टार्टिंगे म्हणून काम रेग्युलर तसं काय वाटत नाही. ते मला माहिती नाही पण. हा बेटो गेत का बा ककी हा शाळत कसं राहत की, हा लेक्चर समपला की मोबाईल नाही राहत काय नाही राहत. युनिफॉर्म राहतो. लगेच कोणी कोणी येऊन जात. इथ कस कोणी आवाज केला काय नाही. तेवढं आहे म्हणजे एवढी स्ट्रिक बी नाही. अभ्यासबाबत स्ट्रिके आणि ट्रेडर्स बाबतही. बाकी सगळी वि गोष्ट आहे खुप सारी. मोबाल यूज नाही करू शकत. लेक्चरच्या टाईमाला सायलेंट ठेवा लागतो मोबाईल.
हा आमचा ही मोबाईल सायलेंट ठेवा लागतो.
तुमच्या त अकरावीये ना?
हा.
तुमच चांगलय अकराई पासून कॉलेजमध्ये जास्त थोडा एक्सपरियनस
हा महाराष्ट्रामध्येच सगळीकडे अकरावी बारावी कॉलेज राहते.
तर कसं? मग बारावी नंतर डायरेक्ट आमचं कसं? बारावी पर्यंत स्कूल राहते. मग थोडं कसं कॉलेजमध्ये लगेल मग कसं थोडं
हा हा बरोबर
टाइम लागतो हो
आमच्या दहावी नंतर कॉलेज राहते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉलेज राहते. ज्युनिअर कॉलेज आण सिनियर कॉलेज
आमच्या इथ सुरतमध्ये तसं नाई, गुजरातमध्ये म्हणजे.. ते बारावी संपली, नंतरच कॉलेज
हा
तझ पहिलं करू शकतो आपण, दहावी झाल्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन राहता. सायन्स, कॉमर्स, आर्टस आणि आर्किटेक
हा
जर तुम्ही डि-डिप्लोमा बी ए डिप्लोमा केलं क मग आर्किटेक्ट बी केलं तरी डायरेक्ट कॉलेज सायन्स कॉमर्स आर्टस स्कूल मध्येच कराव लागत.
हा
हो, आणि जास्तीत जास्त लोक सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्समधूनच चॉईस करतात. जे जेना सुरतून बाहेर जायचे राहता ना म्हणजे शिकायला ते डिप्लोमा तेमुळे बाहेर जात का कि ते बाहेरच जास्त स्कोप आहे इथे जास्ती डिप्लोमेचा स्कोप नाही. डिप्लोमा गैरे
हा
आर्ट्सला म्हणजे आहे एवढं पण आर्टसला टीचर टीचर दिला पण ते आर्टसलाय बाकी सायन्स बी एवढं काही हे नाई. जास्ती कॉमर्सच चालत कार इथ बिझनेस लाईन जास्ती आहे.
हा हा हा बरोबर
हा आणि जे कंपनी व जातात, ते कॉमर्स म्हणजे जास्त कॉमर्स व सायन्सच कसं, जे बाहेर जातं ना, ते सायन्स घेता. सायन्सचा आमच्या इथं व्या आहे. पण एवढं असं बाकी ऑलमोस्ट कोणी घेत नाही जास्त सायन्स हा जास्ती सायन्स घेत नाही कुणी अ कॉमर्स साइड घेता की हा इथं कसं सगळं बाप-दादाचं राहतं, सगळ्यांचं सगळ्यांचं आपलं नाही हे पण राहत लोकांच्या म ते सांभाळवं लागतं
हा बरोबर आमच्या इथे मॅक्सिमम मुलं तर सायन्सच सी ई टी करता मग चांगली इंजिनिअरिंग कॉलेज भेट. की मग झालं.
हो हम्म, तू बी आता लक्ष देतो, तू सायन्स घेतले. तर तू म्हणजे, स्कूलमध्ये एवढं काय स्कूलमध्ये नॉर्मलेय पर्सेंटेज बी एवढं आलं काय नाही, पण म तू करतोय ना
हा
व थोडं जास्ती द्यायचं तला प्र-प्रायो-प्रायोरिटी जास्ती द्यायचं कॉलेजपेक्षा
हा हा
ते तर तु केलंच आहे की दहावी नंतर क्लास लावायचे ती तर चांगली गोष्ट आहे
हा
आपण कॉलेज जे डबल इ ला प्रायोरिटी जास्त तुझ्या कार की कॉलेज तिथं महाराष्ट्रमध्ये माहिती आहे कॉजचे किती पार्सेंटेज आणणार तुम्ही बारावीमध्ये कॉलेजची ऍडमिशन त्याच्यावर नाही होणार तुम्ही नीट केले का जे डबल इ केलय त्याच्यावर भेटे अँडमिशन
हा ते तर आहे
हो..
हम्म
आता तर तेच चालतंय आता ते काय नाही तर पाऊस वगैरे कंटाळून गेलो पाऊस कुठे बाहेर जायचं नाही कामवर पटतलेय सगळे
हा..
करात करत करत करत बी आता मग काही पाहिजे ना आता कॉलेज स्टार्टिंग वे चालू झाली एवढी बी काय ते म्हणजे असं काही शिकवलं नाही की होमवर्क दिलं नाही प्रॉजेक्ट नाही काही नाही
हा
हम एडटिंग आहे एडिटंग थोडं शिकतो रोज म्हणजे थोडं इंस्टाग्राम रील्स आणि माल माझ काही एडिट करत राहतो का की थोडा इंटरेस्ट आहे मला एडिटिंग मध्ये
एडिटिंग येत तुला?
हा म्हणजे आता माझा स्टेटस पाहिला का?
हा हा हा... ती ओंकार ग्रुपचं?
हा ते ओंकार ग्रुप चे पहिले बी मी ठेवल होत ना
हा हा हा...
म्हणजे ओमकार ग्रुप जे म्हणजे जास्त अस डिटेल ना ते मी एडिट अक्तुअली मी करतो केय पहिल्या मी एडिट केले होत
मला पण सांगितलं असतं मलबी करून दिले असत एखद्या
ह मग दे क्लिप सगळे दे माझ्या हिशोबाने करेल मला ते क्लिप्स तस माझा आवाज म्हणजे असं जास्ती
पण तु नाही दिसत त्या व्हिडीओमध्ये
अरे त्याच्यात काय झालं की एडिटिंग जो करतो ना माणूस माझं कस की दुसरे दुसरे लोक बी एटिटिंग करत आपण ते कसं क्लिप दुसरीकडून घेता म्हणजे त्यांना फक्त क्लिप द्यावं लागते माझं कसं आहे की मला म त्याचं नॉलेज आहे ना मध्ये मला कसा आवडतो तुम्ही जे मला जशी रील शूट कराय म्हणजे एडिट करायची त्या हिसाबाने मी शूट करतो की हा की हा शॉट घेऊ तर आयडिया येन जाेईल मला की हा एरिट करायची आहेत ज शॉर्ट घे त्याचा शॉर्ट घे त्या ते शॉर्ट बी मीच घेतोय शूट बी मीच करतोय तसं नाही की आड म्हणजे पाय पडला मी पण ते कोणी मी घेतलं नाही असं कोणी मीच केलंय सगळं